हा झाला म्हणजे कनेक्ट झाला.
हो हो हो असच नेटवर्क व्यवस्थित पाहिजे.
हम्म! काय नाही मग म्हण म्हणजे शिक्षण तुमचं कि किती झालंय साधारण?
मी ग्रॅज्युएट आहे. हा!
हम् हम् सांगा आता तुमच्या आठवणी तुमच्या आधी सुरू करा. मग मी
हो हो बालपणीच्या आठवणी अ बालपणी म्हणजे अ बाल पण एक असं हे असतं ना की त्याच्याचमध्ये आपण सगळं आयुष्य आज मोठे झालोयत पण हे फक्त मोठे झालोयत आपण पण बालपणात जे जगलेलो असतो अगदी आता मी म्हणते ना म्हातारपण ही आलं तरी असं वाटेल तेच दिवस छान होते त्या आठवणी पण सुख हो ते दिवस पण खूप छान आणि अ त्यावेळी मेन म्हणजे जे संस्कार मिळालेले असतात ती शिदोरी आपल्याला आयुष्यभर पूरणारी असते.
अगदी विशेषतः महिलांना तर जास्तच उपयोगी पडतात ते सगळं
खूप उपयोगी पडते कारण त्यांना एक नाही तर दोन घरांची मर्यादा सां - भाळावी लागतात दोन घरं सोबत घेऊन पुढे निघाव लागत त्यासोबतच बाकी पण हा
दोन घरं प्लस समाज दोन्हीकडचं म्हणजे सगळं आलं त्याच्यातच आला समाज दोनकडचा एक म्हणून म्हणजे जे व्यक्ती, व्यक्ती न राहता सगळ्यांचीच होऊन जाते म्हणजे सास री पण माहेरी पण ते एका स्त्रीला किती महत्त्व आहे.
हो!
हो ना! ते एकदा अ मी म्हणजे माझं हे शिक्षण अनेक गावांना झालं, कारण माझी आजी दवाखान्यात तसं परिचारिका म्हणून होती.
हा!
तेव्हाचा काळ जेव्हा, माझा जन्म एकोणीसशे एकोणसत्तरचा. तर बहात्तर-त्रहात्तर सालीचा दुष्काळ वगैरे, आम मला आठवत नाही पण आम्ही ऐकायचो ना आजी च्या आईच्या तोंडून. हो हो. तेव्हा माझा भाऊ, भाऊ जन्मले तेव्हा माझी आई इकडे होती, आ वडिलांकडे,, म आईच्या आईकडे मला पाठवून दिलं मी अ अकरा महिन्याची असताना भाऊ जन्मला माझा,, तर तेव्हापासून म्हणजे असं हा आजीकडे वाढले वाढले तर इतक्या आठवणी येत ना लहानपणीच्या त्या आजीकडचं सगळं इतकं छान बालपण गेलं माझं मग आता आई म्हटलं की आजीचं येते डोळ्यासमोर,, तर हो ना,, आणि शाळेत तर मग आ नंतर माझे वडील पण वारले, मग आईला पण नोकरी लागली. अ दवाखान्यातच. शिपाई म्हणून,, ती पण नंतर परिचारिका म्हणून कोर्स वगैरे करून झाली. तर, एक गाव होतं खेडेगाव त्या आपल्याला गावाची नावं पण नाही घ्यायची,, तरं तिथे दरवर्षी असा मोठा पुर यायचा नदीला त्या. ती नदी पुरासाठी प्रसिद्ध होती, तर ते सगळ्यांच्या घरात पाणी शिरायचं तर लोकं अ ज्यांचं घर उंचावर आहे, अशा लोकांच्या घरी जाऊन थांबायचे. तर आमचा वाडा होता, म्हणजे आम्ही भाड्यानच राहणार ना नोकरदार माणसं. तर ते एक सरूआजीचा वाडा म्हणून होता,, तर तिथे अं त्या वाड्याला पाणी लागलं तर महाभयंकर पुर आला,, असं समजत जायचं,, तर ते सगळं आठ होते, मग ते खेकडे साप वगैरे लोकं सांगायचे की एक नदीतून एक पाळणा वाहत गेला त्यात बाळ होतं,, मण ते किती खरं आणि किती खोटं माहित नसायचं,, अफवा म्हणतात ना लोकं असं
हो हो हो बरोबर
हे तर म्हणजे, ते आता मी लिहिणार पण आहे माझ्या आत्मकथनात सगळं ते, कारण इतकं की म्हजे, एकाच गावी राहिलो असतो तर मला नसतो एवढं
हम्म हम्म,, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे अनुभव आले असं,.
वेगवेगळे अनुभव आणि सगळ्यात मजे म्हजे पाणी हा विषय,, ज्या आता हे मी सांगितलं तिथं तर पूर भयंकर यायचा. पण प्यायला पाणी नसायचं,,,, नदी लगेच वसरायची आणि मग त्या नदीत खड्डे काढून,, घागरीनं वगैरे आणायच आया वगैरे बाया सगळ्या पाणी आणि एक रेड्या, रेड्या म्हणतो ना आपण मैस रेडा ते असं पखाले टाकून त्यात पाणी भरून, ते आमच्या म्हणजे फक्त नोकरदार वर्गांसाठी ते लोकं
आणून द्यायचे,,, हां. खेडेगावात काही काही ठिकाणी अजूनही आहे ती परिस्थिती,, पाण्यात ते नदीमध्ये खड्डे खांदून पाणी काढायचं,, बैलगाडी अजूनही आहे तिकडे, करतातच ते लोक,
आणतात ते हे भरून असात, टाकीे भरून आणतात. हम्, त त्या नदीतल्या, आठवणी वगैरे ती म्हणजे, पूर आलेली नदी पण, मी दोन-तीनदा पाहिली, म्हणजे पूर ओसरल्यावर, लोकं जायचे ना, बघायला? तर दोन्हीकडे पाणी, चिखल राहडा साठलेला, काय- काय-काय-काय वाहून आलेलं, सगळं. तर, ते म्हणजे भयंकर, ते मनावर ठसलय, आणि तिथे मला नदी भेटली, पाणी म्हणून, नंतर आले, ते एका तालुक्याच्या ठिकाणी, तिथे अं, नळ होते. परत एका वात बदली झाली, तिथे तर विहिरीच होत्या, आडातूनच पाणी शेंदून काडाय लागायचं.
हा हा.
आले त, तिथे पण, अ म तिथे नळ होते, मग नंतर आले, ते डायरेक्ट मुंबईतच, आले लग्नानं तर.
हं हं.
असं मला, विविध-विविध प्रकारे भेटत गेलं, आयुष्यभर
हो हो हो, प्रत्येक ठिकाणचा, वेग-वेगळा अनुभव.
हां, असं इतकं छान वाटतं.
छान, पण ते जुने दिवस, तरी छान होते, आता असं झालंय ना, सगळ्या सुखसोई आपल्या अव ती भोवती आहेत, पण त्या, ते दिवस आठवले की, छान वाटतं. भलेही पैसा नव्हता, त्या काळात, पण सुख खूप होत, आज पैसा भरपूर ये, पण सुख कुठेतरी हरवलंय.
हरवलय आणि एकत्र कूणीच आता माझी पणजी पण, मा -माझ्या लग्नापर्यंत, माझ पहिलं बाळ होईपर्यंत, माझी पणजी जिवंत होती. आई-आजीची आई, आणि आता कुठे आता, सासु-सासरे पण, नकोत लोकांना.
हो, हल्लीच्या मुली, ऍडजस्ट नही करत, बरोबर. आणि नोकरीचं एक निमित्त, नोकरी साठी, बाहेर राहायचं.
हो ना, जरी एका घरात राहिलं, तरी मग सासूला आराम त नाहीच ना, काम तर करावंच लागतात. मी अनुभवते, आता सध्या ते सगळं. असायना, परत वाटत की, जाऊदे बाबा, ते पण आपली लेकरूच आहे, थोडस मदत केली, त काय बघलतं वगैरे?
हो हो हो, हा विचार प्रत्येकाने, करायला पाहिजे. हम्म, तर मग कुठे, तो जम बसतो, नाही तर मग ते खालीवर चालूच असत.
ते करायला की, समोरचा दुप्पट बोलणार, आपल्या त्यापेक्षा आपण, आनंदाने थोडंसं
प्रेमाचं, हम्म हम्.
ह्म असं, तुमची सांगा ना, एखादी आठवण.
माझी आठवण म्हणजे, माझे पण आई-वडील खेड्यातच रहायचे, आणि आई, त्या काळात, म्हणजे तिचं ल ग्न होऊन, जेव्हा ती सासरी आली, त्या काळात गावामध्ये पहिली, आई माझी अशी होती की, ती दहावी झालेली होती, जुन्या काळातल.
अरे वा!
त्यावेळेला, त्यांचे डीएड ला, वगैरे पण, फ्री मध्ये नंबर लागायचे, आणि तिला होता चान्स, पण परिस्थिती नव्हती. घरी येऊन शिकवत होते, तरी शिकू शकत नव्हती, अशी परिस्थिती होती.
अरे रे रे.
मग तिचं असं झालं की, मी शिकली नाही पण माझे मुलं मात्र शिकले पाहिजे. खूप जिद्द होती तिच्यामध्ये. मग खेड्यात तर शाळाच नव्हती. की अ जी होती, तिथे पण असं शिक्षण व्यवस्थित नव्हतं. मग तिने निर्णय घेतला, जेव्हा तिला आम्ही मुलं झालो तिघ भावंड की यांना चांगलंच शिक्षण मिळालं पाहिजे. मग माझी मावशी दुसरीकडे म्हणजे ते काका जॉबला होते. त्यांच्या जवळ तिने आम्हाला शाळेसाठी ठेवलं, तर खेड्यात मग फक्त आईकडे सुट्टीलाच जायला मिळायचं. पण तेवढ्या याच्यात गेल्यानंतरही ते जे जगलोय ना. ते आजही आठवत तसच तस आठवत. म्हणजे गरिबीतून पुढे आलोय पण ती गरिबी सुद्धा आज हवी-हवीशी वाटते की अरे आपण एकत्र होतो. सुखात होतो, म्हणजे त्या गोष्टी खूप आठवायला येतात. कि तस असून सुद्धा अ नाही. पण आईनी जिद्द हो हो आईनी जिद्दत जिद्दच ठेवली तिची, मलाही शिकवलं. माझंही टिहड वगैरे झालं. माझी बहीण पीएच डी झाली. गावातून फर्स्ट पीएच डी होल्डर माझी बहिण. हम्म, भाऊ पण सरकारी नोकरीला लागला म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झाल्या. ऍटलिस्ट तिची जी इच्छा होती, त्याच्यामध्ये बस-बस-बस खूप असं आम्हाला खूप रडायला यायचं, पप्पा आमचे हळवे होते. त्यांना आम्ही जेव्हा निघायचं जायलं ना, तर ते खूप रडायचे. कि माझ्या लेकरं माझ्या जवळ राहत नाहीत असून. लांब जावं लागत, पण ती मात्र अस दगड ठेवून होती. की उद्या हेच तुमच्या आज दुःखाचे अश्रू आनंदात बदलतील. कारण मला माहित कि ते घडणार आहेत आणि तिने घडवलं.
आणि तुमचा विरह सहन केला तुमच्या चांगल्यासाठी.
चांगल्यासाठी सहन केलं, हो-हो अगदीच. त्या काळात तर काहीच नाही, फोन पण नव्हते काहीच नव्हतं. अक्षरक्षः अशी ओढ खूप ओढ लागायची. कसं भेटू, कधी भेटू पत्र पण पाठवलं तर एक दीड महिना लागायच, ते पत्र पोहोचायला की ते परत रिटर्न त्याचं उत्तर येईस तोवर
तेव्हा की गाड्यांच्या सुविधा नसायच, की उठलं की निघालं बाबां चला.
हो नाही अजिबात नाही तेही नव्हतं, बस पण दिवसभरात एखाद दुसरी बस येणार जाणार. असं होतं खुपच कमी होते, तसं आज आता रोज कॉलेय, रोज एकमेकांना बघतोय पण ते सुख नाहीये ती ती ओढ नाहीये.
येस-येस.
हा.
आणि ते गावच्या मातीमध्ये ते म्हणजे हातासमाजे इतके वळवळ करतात, ना कधी कधी इथं मण माझी ती तहान मी आपलं झाडात, कुंड्यात झाडं लावून भागवते. असं वाटत ना शेतातल्या मातीमध्ये असा खुरप घ्यावं, ते पणजीच्या सगळं येतं म्हणजे मला खुरपायला येतं, ते ज्वारी तोडायला येते. हा ते सगळं शिकलेलं तेव्हाचं. हो खूप वाटतं की, रिटायर झाल्यानंतर गावी ते करू, हे करू पण नाही होत आता आम्हाला मजुराकडून करून घेतो. करून आमचे दीर वगैरे बघतात आणि उसच लावून टाकले त्यामुळे काय जाणार तिथने आणि काय करणार.
हा हा बरोबर.
खूप वाटते की खूप झाडं लावावीत प्रत्येक फुलांचा वेल असावा. चाफ्याच लावूया, झेंडूची लाऊया तिथे आपण, जाणार नाही मग ते आजूबाजूचे लोक ते शे शाळे वगैरे खाऊन टाकणार सगळ.
हो हो
तिकडे राहणं शक्यच नाही राहा राहायला गेले पण होत म्हणजे मिस्टर आधी गेले दोन वर्षे, त्यांनी घराची डागडुजी केली तर, तोपर्यंत छोटीचं लग्न राहिलं होतं मग ते लग्न झालं का म्हटलं आपण जाऊया मग यांना अटॅक आला तर तेव्हापासून ते आता मुंबई सोडायला तयार नाहीत नाही म्हणे बाबा ग- हाल होतात त्यांना तीन दवाखाने फिरवलं कोणी घेतलंच नाही नशिबाने जगले.
नाही ते पण असतं ना बरोबर आहे खेड्यात असलं की ह्या गोष्टींना म्हणजे खूप, लवकर मिळत नाही त्या गोष्टी दवाखाण्याच्या वगैरे ह्या तर नाहीच होत बरोबर.
त्यामुळे त्या इतके घाबरले नाही बाबा म मी तिकडे गेलो आणि मला काय झालं तर काय करा ते घर पण आता धूळ खात पडलय आता ते शेतीकडे पण मोठा पोरगा जाऊन बघतो पण त्याला थोडी ते लोक नाही केलं वैगेरे आता शेत आपण खताला पैसे दिले कितीं टाकलं किती नाही कोण बघतय.
कोण बघतय हो बरोबर.
सगळा गोंधळ आहे म्हणजे सख्खे भाऊ असले तरी पण,
नाही स्वार्थी असतात जो तो आपल्याचसाठी जगतो.
मग दुसरे सांगतात आम्हाला की काय आम्ही बघितलं. कुठे दोन तर पोती टाकली ते म तर सहा पोत्याचे पैसे दिले. आम्ही नाही लक्ष देत कारण ते लोक भांडणं लावतील आपल्याला उद्या त्यांच्या दारात जायचे जेवायला झोपायला एका दिवस गेलो तर अस जाऊ देत. आणि ते आहेत त्यांची परिस्थिती तर खातील चार घास आपलेच ठीक आहे आपल्याला काय कमी नाही नाय तर खाऊ दे. पण बेईमानी वाटते हो कुठेतरी आपल्याच रक्तना अशी बेमाईनी केली ना वाईट वाटतं, मग त्यांना काय वाटतं ह्यांना काय कमी बाबा मुंबईत पण भाडं आ् पंचवीस हजार भरतोय, हे त्यांना कुठं कळतंय.
हम्म, बरोबर.
त्यांना काय भाडं नाही किंवा पाण्याचे पैसे द्यावे लागत नाही किंवा कार पार्किंगचे पैसे द्यावे लागत नाही.
हम्म, हम्म. काहीच नाही.
असं होतंय. त्यामुळे शक क्यतो माझ्या नवर्याने तिकडे आम्हाला न्हेलच नाही. कारण त्यांना तफावत जाणवायची की आपण गेलो का ते पाठीमाग काहीतरी बोलणार, जळणार.
हम्म. हम्म.
असं, तेच बिचारे जायचे. कोणी मरो, कोणाचं लग्नं असो, एकटे जाऊन यायचे.
हम्म हम्म हम्म. ते होतंच मग.
माझ्या मुलांना पण लळा नाही त्या भावंडांचा.
हम्म हम्म हम्म.
हृयांना पण नाही.
बरोबर आहे. आपण प्रेम दिल, तर समोरचा प्रेम देतो.
हो.
पण मग ते समोरचे असेच वागत राहिले तर, मग ते समोरुन येतच नाही ना.
येतंच नाही. तर ते ह्यांना माहित आहे ना, त्यांच त्यांचे मुलं, माणसं कशी आहेत ते?
हो, तेच ना.
म्हणली, नको जास्त करू. आणि आता आम्ही समाज कार्य करतो ना, आपले ज्योतीताई वगैरे बरोबर.